बोला नमस्कार. काय करताय?
बसली आहे मी काय करणारे रखामीेच असते मी.
रिकाम आहेच तू काय नाही बाई जस्ट चालू जेवण केलं. आता बसली खीचडी.
हं ऐक पण भारी असतात तुझे, मी मी पण खिचडी.
खिचडी खाल्ली तू?
म.
अस आहे का? बरोबर काय झालं मग रविवारी जाताय तुम्ही?
रविवारचा पॅन फिक्स झाला. होप सगळ्यांचं एकतरी याच मन पकड त्याच मन पकड माझी शॉपिंग वरनं बर बर मला तू आत्ता आठवलं यार मला ड्रेस काढून ठेवावं लागेल मी कुठला ड्रेस घालू तिथे एक तर.
घ मग बघ मी दिलं तुला आठवण करून.
आठवण करून बरोबर म म्हणून तर तूपाजी जी ग्रीन एकदम जिग्री आहेस तु माझी.
हो का मज का तर नाही लावते ना.
नाही ग मस्का सध्या उन्हाच्या तापमानामुळे वितळून वित तळून जातोय मस्का लावायला राहिलाच नाहीए आता.
नाही ना संपला.
ओ संपला.
बरोबरये.
बघ ना काय, काय घालून जाऊ ग मी? काय?
अ जीन्स टॉपच. घाल ना गं.
जीन्स टॉप काय जीन्स टॉप अशी टॉप अशी व्यवस्थित नाही आहे ग माझ्याकडे त्याच्यामुळे मग असं नको वाटत टॉप जे आहेत ना ते सगळे घातले गेलेले आहेत माझे. त्यामुळे मग नको वाटत. हम् टॉप घातले गेलेले आहेत सगळ्या टॉप वर फोटो पण आहेत. भरपूर सारे फोटो आहेत. हम आज तेच प्लॅनिंग चालू होते आमचं सगळं तेच नियोजन चालू होत तो एक हो हो म्हणत होता एक नाही म्हणत होत एक म्हणत होत कसं यायचं एक म्हणायचं कुठे यायचं एक म्हणत माझं मिीटिंग आहे मी मिीटिंग झाल्यावर उशीर कणवण टा कलं त्यांनी आज मला कोणा कोणाला बघायचं मग
हो बरोबर
हो म कॉलेज ला गेली होतीस का
हो गेली होती आज कॉलेजला गेली होती मी
हम् हम्म
काय करते बाई वेळपत वेळपत्रक येऊन गेलेलं हे आमचे एक् माझा पेपर आहे हॅलो
ुठ
अरे मला तसे मचे प हो चौचे आता हे परेेत ना बाई माझी आता मला स्टॉ काय म्हणते
अभ्यासलाता अभ्यास कर
हो नाग बघ ना या किती बघणर बोल ना काय म्हणते
काय बघ ना आता शेवटी अगं तुझे लिंगडिंग द खातं आहे ते उघडल ना
हो हो ओपन झालं बर का तुम्हाला आयडिया दिले तस मी केलं.
चारे ना आता ते.
हो हो चालतय व्यवस्थित
तेच म्हटलं.
काय करते बाई दिवस कमी आहे सब्जेक्ट जास्त आहे.
म् जाऊ दे ना किती का विषय राहत नाही. थोडे घाबरते.
हा बरोबर आहे बाई पण आता कस, आर पार.
पूणम सगळा बोर्ड फोडून ईली ढिशक्याव.
हा सगळा बघ. आशीर्वाद तुझ्या आशीर्वादने तसं असून जावं मस्त
अरे आपला आशीर्वाद म्हणजे बस. विचारायचच काम नाही डायरे बिंधास्त जायच, बिंधास्त जायच अभ्यास पण नाही करायचा.
हो भाई.
डायरेक्ट पेपर ल्यायला चालू करायचं.
पेपर मध्ये हेच लिणार रे मी. दीदी दिदी जाणार आहे शिर्डीला तिला मी सांगते आम्ही रोज बोलतो. आम्ही
हा. दिदी माझं ऐकत नाही. ह अजून आम्ही दात काढतो.
आ आम्ही हसतो मोठ्या मोठ्या आणि हसतो. दिदीने सांगितलं आहे दिदीने सांगित हाय तू जा तू जा पेपर डायरेक्ट एकदम मस्त लिहून आण हा म काय.
हम बस. माजूवाल्यानी काय बड्डेबिड्डी केला का काय एकतर.
अरे आवाज येत होता मला पण यार आपल्याला बोलवलंच नाही ना त्यांनी केक खायला.
अरे यार मी दुश्मन आहे माल नाय बोलवणार तू ग तू तर दोस्.
हे बाजूवाले हे बाजूवाल्याची गोष्ट करते तू का? हे बाजुवाले राईट लेफ्ट कोणते?
तुझे नाय.
तुझी बाजू वाले नाही नाही त्यांनी कुठे इन्व्हाइट केलं यावेेळेस त्यांनी नाही बोलवलं ना बाई केक खायला नाही जाऊ दे. काही गरज नाही. आपण हून. जाऊ उद्या पेस्ट्री खायला. स
पेस्ट्री खायला. कुठे घेऊन जायशील तुम्हाला उद्या माझ्या घरी पण जाण्याचं नियोजन आहे परंतु पेस्ट्री पण सांगते म्हणजे तुम्ही ना सगळ्या गोष्टी मी जेव्हा घरी जाणार असते ना तेव्हाच नियोजन करतात का असं करता. तुम्ही सगळेजण
हो ना आग बाई बरोबर काय करते जाऊ दे तू तिकडन ये फिरून तू तिकडन फि फिरून ये का मला आवडत पण माझ सज म्हणजे माझा तसा विचार नव्हता
मग कसा वि
जाऊ आपण पेस्ट्री खायला तू आता ये फिरून
मग मी फिरून च येईल ना. तुझ्याकडे काय नेटवर्क चा
हा आमचं.
नेटवर्कचा इशू येतो तुझ्याकडे मग का बर आवाज कट होत मधेच मध्ये तुला ना मी एका गटामध्ये ऍड केलेले आहे एका ग्रुप ला ऍड केला आहे मी तुला व्हटसअपच्या तर त्याटमध्ये बऱ्याच जण आहेत तर तर नंबर घेऊन घ्यायचे तू त्यांचे आणि तुला सांगते इथे काय सांगत नाही मी आता आता आपले महत्त्वाचे दुसरे
हो हो चालेल चालेल काय प्रॉब्लेम नाही. नाही ना मी आज दि नाही नाही मी करणार आहे कॉल दिदीला. अगं आज खूप लेट झालं ग उशीर झाला आज मला जेवण बनवायला जेवण करायला.
मला वाटले तर दुपारी घरी अस ना म्हटलं म्हणून मी तिला सांगत होत
मी बघ मी कॉलेज बस सकाळी सकाळी गेली क्लासला नंतर कॉलेजला गेली ती कॉलेज होऊन आली ग नंतर मम्मी.. बोलली क दीदी येणार रे. चल आपण मार्केट ला जाऊ.. आणि सगळ वस्तू घेऊन येऊ बाजारात..
दिदी कधी येणार. ते
दिदी रविवारी येत आहेत ते शनिवारी रविवारी येऊन राहिलेत ना या रविवारी हो हॅलो अरे अगं ते आता रविवारी येणारे शनिवारी बसतील. हो हो
हो नागास सगळे जण येतील का. आम काय
हो हो सगळेजण येणार आहेत अगं मग त्याच्यानंतर ये नाबाई आम्हाला नाशिकला आपण जायच. जायचंय
कधी जातय तुम्ही नाशिकला.
हॅलो रविवारी जात. य दुपारून अग दिदीन ते सकाळी उतरणार आहेत ना रविवारी हा तर आम्ही दुपारून रविवारी निघणार देत नाशिक जाईला
ह
मग नाशिकला जातोय मग तिथं हो हा असं आहे मम्मीच्या मावशी ना ऐकते ना तू. ऐकते ना ग.
हर
अगं मी नाही थांबते मला तू जरा तिकडनं आवाज असं गडबड सारखा म्हणजे अस अटकतोय तर मग मला आणि कळत आहे ना तू ऐकते की नाही माझं
म वातो
अगं मी पण नाही बघ मी ना उठालीच नाही जिथंच तिथंच आहे येतोय आवाज?
हो येत मला काय विषय काढला मग जायचं हॅलो